हा. बोल की.
काय करा- यला?
काय नाही. आताच जस्ट घरी आले. म्हणजे एक दहा पंधरा-
एवढा का वेळ?
आत्याकडे गेलतो ग.
हा हा. तिथंच आहेत का?
होय होय.
हम् हम चहा?
चहा नाही आत्याच्यातच पिवूण आले, तुझं?
ह नाही मी डायरेक्ट चहातून काही पित नाहीजेवतोय संध्याकाळी थोडं
होय काय आता काय जेवण बनवायलाच का काय?
नाही मम्मी करत्या सगळं मम्मी काही करू देत नाय
होय थोड्या दिवसां जाणारयस ना तू आता मग नाय करू देत नाही हा आता लाडकी झाले अशील जरा
होय पहिल्यापासनचाय
होय काय? हम्म हं कोणाची जास्त लडकीयस मम्मीची की पप्पांची? त्या भावाची?
तिघांची पण असं काय नाही आमच्यात
होय चौघच राहता तुम्ही?
हं
हम्म हम् सॅमला फोन लावलेलो ती कुठली तीचे पप्पा उचलेले
हं हं मग?
मग देऊ काय? हा जा म्हणले म्हणले ग मी हे संपय म्हणून रडा जात म्हणे मी बाळाला घे एक पाच मिनिटात फोन करतो म्हणले. बर मग तुला लावतय आहे. ते काय म्हणत आहे माहित काय ऑलरेडी म्हणजे तुझ्यासोबत बोलून झालेय ते टास्क कमंप्लीट झाला म्ह-
झालाय होय असं म्हणतय की अजून पुढत खरं
हा ते अजून आहे पण आ लास्ट टाईम फोन माझाच होता ना? तुलाच होता ना? म ते कंटिन्यू एका व्यक्तीलाच लवू शकत नाही वाटतं?
हा हा हा
हम्म मग शिउनीला फोन लावलेलो त्या दिवशी त्यावेळी चालू नव्हतं ॲप
हम्म माझ मण आता लावलेल तुम्हाला लागलं नाही. हम्
आम्हाला लागला की, आत्ता आला की
होय आला की
ते नंबर डाईल करायला लागते तेच तेच नंबर कॉपी केलं तर होत नाही.
काॅपी होत नाही तसा
हा, तेच की
हम् नेट पण बघितलं कॉपी होत नाही
होय मग आणि काय, मम्मी काय करायली?
मम्मी आहे बाहेर बसलंया
हम्म हम लवकर जेवत नाही वाटतं
नाही वेळ होतोय म्हणा साडेनऊ दहा वाजतात
होय मग दुपारी जेवल्यावर तुला भूक लागत नाही का? गेल्यावर खातीस काय?
नाही आल्यावर काहीतरी खायाला लागतय की
हा हं
हम्म
हम्म हम्म.
मग. अम ह आल्यावरती काय तर खाल्लो तर मग नंतर जेवत नाही झोपतोय तसंच.
हा हा हा हा मग आता काय खाल्लीस.
नाही काय खाल्ल झोपली बई.
हम्म. हम्म हम्म हम्म.
मम्मी तुमची
मम्मी आ कुठे बाहेर गेल्या.
तुमच्या मम्मीला बघायलाच नाही मी मम्मीला बघायचंये तुमच्या.
बघितली नाहीस.
नाही.
हा आणि त्या संपीचा कॉल आलाय मला.
हॅलो हॅलो. ये करते थांब अ आणि काय? मम्मी जाऊ आपण मम्मी च्या मोबाईल वर मावशीचा फोन आलाय. आणि माझ्या मोबाईल वर सं तीचा फोन आलाय.
हम्म.
काय ना होत काय नाही बाबा. हम्म आता निवांत.
हम्म हम्म हम्म तू कधी स्वयंपाक करत नाहीस व्हय. मला गाणं मला तेलगू आवडतात गाणे. तेलगु गाणे आवडतात हम्म. आणि तुला?
नाही हिंदी.
तुला कुठला आवडत कुठला आवडतय.
नाही बोल ना.
हा हा हा मला मराठी आवडतय.
करतोय मी स्वयंपाक कधी तर मम्मी काय तर चांगलं पाहिजे अस ते बी मम्मी म्हणतात तु कर म करतोय की. आता अलीकडं काही करू दे ना हम हम्म.
होय जाणार आहेस ना म्हणून ग. मम्मीला असं म्हणायचं मम्मी मी आहे तो पर्यंत माझ्या वाटतय खावा परत खायला भेटणार नाही. म.
जवळच यायचं सारखं जवळचये यायच
हो काय हॉस्पिटल ला येणारच हॉस्पिटल ला येणारच आहेस की सारखं जा ते पण नाश्ता करायचा जातांना काय ते खाऊन जायचं.
आणि मम्मीला डब्यांतन घेऊन यायचं.
घेऊन यायचं व्हय.
अ जॉब करणारच आहेस रे तू लग्नानंतर.
होय करणार आहे काय करू घरात
नाही कुडे नाही कुड्यांच्यातच काय दुसरीकडे बघणार ये.
नाही तिथंच
तिथंच आहे अन लग्न झाल्यावर नवरा कुठे पाठवणार पण नाही ते सोडून
होय.
हमह.
हे चांगलंय हो म्हणताना
हो म्हणजे आता एवढ्या वर्ष झालं करत आहे तुम्हाला म्हणजे तिथलं वातावरण ते तुम्हाला आता व्यवस्थित हे झालंय ना ते लोक कशी आहेत माणस सगळं माहित आहे ना. मग दुसरीकडे गेले तर परत म्हणजे अविश्वास असतात ना सगळे कुणावर विश्वास आपण लवकर ठेवू शकत नाही तिथे ॲडजेस्ट व्हायला वेळ लागतो वेळ लागतो. हममम..
आणि तर आपल्या
होय रिलॅक्स असते काय नसते. मग कसं येणार सॅम सोबत काय? हो. गाडी घ्याया ते चेतक घेतलेली भी
हा.
ती घेऊन येणार
होय. ती मलाच घेतल्या की. होय तीज पण घर जवळय आता इथनं जाताना पहिला सांगते त्यांच घर लागतय मग आमच घर लागतय
हा मग एक दिवस तुमची तुझी गाडी एक दिवस तिची गाडी चालतया.
होय नाही आता माझ्या गाडीत पेट्रोल भराया लागत नाय काय लागत नाय.
होय ते इलेक्ट्रिक होय चालतय की मग तिज पण मेन मेंटेनन्स तिच पण मेंटेनन्स साठी राहायला पाहिजे की कधीतर घरातली फिरव ती गाडी किती किलो एका चार एका चार्जिंग मध्ये किती किलोमीटर जाते ती चेतक?
अ एकशे एक थांबा अ एकशे दहा किलोमीटर का किती म्हटलीत बाई होय आता हेनी सांगली ला जात्यात कुपवाडला असे दोन फेऱ्या घालू शकतात आता सकाळी जातात संध्याकाळी येतात सकाळी जातात संध्याकां चार वेळा होऊ शक दोन दिवस जातय चार्जर होय
होय चांगलंय आणि बिल पण येत नसेल चार पाचशे तेवढंच येत असेल महिन्याला
हा तेच की बिल नाही एवढं काही येत नाही आणि असून तसं लावतच नाही घरात चार्जिंग
बाहेरच लावत असतील म्हणजे आपण डेली घरी घरी लावायचं असल तर एक महिन्याला तीन चारशे रुपये येत असल
हा तेवढं येत असेल जास्त नाही.
हा हा. कितीला बसली ती गाडी?
एक एकोणचाळीस.
एक कोणचाळीस ला बसले ना. वी किती कितीर बॅटरी वॉरंटी किती किती आहे
ते काय माहित नाही ग त्यांनाच माहित आहे ते
हा हा मी पण ईलट ते घ्यायचं म्हणत आहे म्हणून म्हंटलं
चांगल्या च येत्यात की लय भरी आहे.
होय इलेक्ट्रिक म म आमचे पप्पा प अ पप्पा काय म्हणत आहेत म्हणजे असं हे रजिस्टर्ड घ्यायचे तर कोला फॉर्च्यून घेण्यापेक्षा एवढं दीड लाख रुपये घालण्यापेक्षा आता तु किती दिवस वापरणार आहेस एक, दोन वर्ष मग तेवढंच अनरजिस्टर्ड तेवढं चाळीस, पन्नास हजार पर्यंत घे म्हणजे तु जॉब करूपर्यंत आता ऑलरेडी घरात दोन स्कुटी आहेत
हा
मग इलेक्ट्रिक अ अनरजिस्टर्डच घे म्हणाल्यात तेवढं चाळीस हजार कशाला दीड लाख रुपये इनव्हेस्ट करायचं आसं
होय चालत की मग तसं पण
म्हणजे तुला दररोज इचलकरांची शिरढोण एवढंच म्हणजे असं एण्यापुरत हा तेवढंच दररोज एक, तीस, चाळीस किलोमीटरच अ तेवढंच कशाला दीड लाख रुपये म्हणजे इन्व्स्ट करायचा ऑलरेडी ह अल्टरनेट तू वापरू शकतेस ही पण पेट्रोलची पण आणि ती पण
होय
हु म असं चाललंय बघूया आता हं
हु हु बघा काय करता
हा हा म तेच म
आमची छतक पूर्ण पाण्यात बुडवून जरी ठेवली तरी अ म्हणजे हे होत नाही का बंद पडत नाही होय. स ह इलेक्ट्रिकच्या
हा..
बंद पडतात ना त्यामुळ हे नाही बंद पडत
आस हाय होय
हो
मग आणि काय
काही नाही बघा
हा..
हम्म.
चालेल.
एकच मिनिट चालू असुदे.
हा हा.
कुत के बोला आणि पाच मिनिटं
पाच मिनिट किती झालीत नऊ मिनिट बोललो आपण.
हो त्यांनी सांगितलं तर मगशी वाचलय जरा अस दहा मिनट, दहा, अकरा मिनिट दहा व्हायला पाहिजेत पाच, पाच मिनटाच बोलतय तसं नाही म्हणून.
कोण सांगितलं?
ते व्हिडिओ मध्ये होता मानकनी पण म्हटले होते दहा, अकरा मिनट. चालतय सोडा पाच ते सहा मिनिट बोलल तर. असू दे आता एवढं मिनट बोलय त
होय होय.
हम्म. सॅमला फोन करणार आहे काय? काय नाई बगा.
करणार आहे एक तूज फोन झाल्यावर सॅमला फोन करणार आहे. बोल अजून एक
हा. मी मी शिकन्याला लावणार हाय.
शिवकन्याला आणि त्या शिवकन्याला जा फोन सुुद्धी ठेव मन अहं.
अहं अहं ठेवत्या आणि फिरत्या.
हम्म. मग आज काय स्पेशल आहे जेवणात?
काही नाही बघा. रोजच चपाती, भाजी, भात आमटी.
हम्म. भाकरी येतय का नाही करायला तुला?
सगळं येतय मला.
करत नाही पण मी अहं. सकाळचं पण जेवण करत नाहीस? सकाळ मदत करत नाहीच मम्मीला उठतीसच आटला वाढत?
वेळान होय.
हम्म हम्म. रात्री झोपतीस किती ला?
रात्री वाजता साडे अकरा, बारा वाजतातच.
हम्म हम्म, बोलत वगैरे आता ह्याच्यामुळे तर जास्तच वेळ होत अस
हम्म. नाही मी सिरियल बगत पडतोय झोपेत सकाळी जायच असतय त्यासनी लवकर त्या
हा हा.
हम्म. चालतेय फोन करते नंतर न आणि मग हम्म.
करते नंतर थोड्या वेळाने.
चालेल बाय हा हा ब बाय.
बाय.